हाय ताई काय म्हणताय कशा आहात
म्हणजे तुम्ही
बस आम्ही पण मज येत एकदम बस काही नाही आ आता आमच्या इकडे पाऊस झाला काल जरा त्याची त्याच्यामुळे आम्ही जरा मजा घेतो काल पावसाची आता आज परत ऊन पडलय
हा तेच ना मता काहीतरी करावं म्हटलं काम त्याच्यामुळे मग केलं तुम्हाला फोन ह अ कशावर चर्चा करूया आज
आाज तुम्ही म्हणा तुमचा जो विषय असेल
हा मी बघा पत्र व्यवहार आणि आताच जे इंटरनेट किंवा मोबाईल मोबाईलचे झा त्याच्यावरच आपण बोलू मोबाईल मु बघा आता बरंच ठीक आहे आणि एक तर चांगलं त्याचा उपयोग पण आहे आणि वाईट पण परिणाम आहे त्याचे खूप नाही तर हा आता मोबाईलमुळे काय झालंय आपण लांबचा माणूस पण आपल्याला असा अगदी जवळ वाटतो आता
बरोबर
वगरे बरी नस क आपण लगेच व्हिडिओ कॉल करणार कि बाबा कस एक काय नाही विचारपूस करणार लगेच फोन करणार विचारणार आहे ना पूर्वी ते पत्र व्यवहार जे होते तर प पत्र पाठवायचे लोक आठ आठ दिवस पोहोचायला लागणार लागे दर्शन का हा आणि मग आठ दिवस ठीे पोहोचायला लागले मग तिकडूनच रिप्लाय करायला परत आठ एक दिवस जात तो काय तरी आठ किंवा दहा दिवस असा, म्हणजे ते आपल्याला एकमेकांच हे लेट माहिती पडायच किंवा कसे का नाही सग पण मग ते जे प्रच तुझे मनाला आनंद मिळायचा ना की नाही बाबाघ सगळ चांगलं तिकडे नसे का एक्साइटमेंट राहायची त्या गोष्टीची हा एक उत्सुक करायची की आय आपल्या कधी अस म्हणजे ते डाकवाले घरापर्यंत पत्र द्यायला त अस हे नाही कं्य फ बोलून किंवा मग व्हॉट्सअप कॉल किंवा हे ते सगळ गोष्ट करून सुद्धा असत तो माणूस का जवळ वाटत
नाही आता मनाची संतुष्टी होत नाही असं अ पण एक प्रकार हे पण आहे की अ मोबाईल इंटरनेट मु लगेच आपल्या माणसाची खुशाली लगेच त्याच्यामुळे टेन्शन नसतं की अरे दोन मिनिटं जरी आपण बोललो आपल्या आई वडिलांशी म्हणा किंवा आप कोणाशी रिलेटिव्हशी पण बोललो तरी बरं वाटत चला अरे हा हा माणस व्यवस्थित आहे बरे व्यवस्थित सगळं चाललंय यांचं
ते पण नाही पण मं जी पूर्वी पूर्वी आपुलकीी होती एकमेकांबद्दलची ते आथ नाही वाटते आता असं का ह बाबा कि रोजच करतो ह फोन नाही का किंवा रोजच विचारते एखाद्या वेळेस स नाही उचलायचा हिचा फोन पण मग फोन तू इथे असताना तर पूर्वी कडुन. पत्र दिलंय म्हणजे मग त्याचा रिप्लाय करायचाच आपण दुसरं पत्र आणून काहीतरी नाही का? जी हा समोर पण कसे काय नाही.
आपल्या माणसाचं पत्र आपण जपून ठेवायच कधी आठवण जरी आली तरी आपण ते उघडून बघतो. आता आता ती मजाच नाहीय.
हम्म मग हा म एक म्हणजे माणूस कि मला असं वाटते. ते पण खूप चेंज होऊन गेले त्या गोष्ट पण आणि मोबाईल ह
तर हे मोबाईल मु काय लहान मुलं नुसते दिवसभर मोबाईल बघतात लहान मुल काय इव्हन म्हणजे मोठे सुद्धा.
मग ते काय होन गेले आपण ह आपण बघितलं तर मग त्यांना ते लगेच नाही का तू बघती मग मी काय नाही.
हा आपली आपुलकी राहिलेली नाही तेवढं अटॅचमेंट सगळ्यांची नाही राहिलेलं.
बरोबर समोर आता बघा नाही एखाद फॅमिली फंक्शन राहिल किंवा काही राहिलं एखाद्या घरामध्ये लग्नच समारंभ म्हणा काही असला कार्यक्रम आपण सगळे जमतो पण सगळे एकमेका कां बोल तर न बसण्यापेक्षा आपण मोबाईलमध्ये जास्त लक्ष राहत आपलं फोटो कसा काढायचे, व्हिडिओ कसे काढायचे, म्हणजे आपलं सगळं लक्ष त्याच्यात जो जवळ माणूस आलाय त्याच्याशी बोलायला आपल्याला वेळ नाही. पण जे लांब असून आपण ते व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असतो. तू लांब असलेल्या व्यक्तीशी हा पण असं असं बाजूला बसलेलं आपल्यावाला कोणी आपण त्याच्याशी लवकर बोलत नाही. हे ना थोडंफार बोलण झालं कि झालं म लगेच गेलो मोबाईल मध्ये आता सुट्यांमध्ये बघा बऱ्याच बायका माहेरी गेल्या.
हा.
बहिन वगैरे हेते मग ते एकमेकांची चर्चा करण्यापेक्षा मोबाईलमध्ये रीलस कस बनवायच.
तर ते आहे म्हणा तेही एक थोडीशी मजा असते आपल्या लाईफची म आणि ते पण आहे की कोणी म्हणजे व्यवस्थित बोलात नाही आता तेवढं आपुलकी नाही थोडस बोललं की झालं आणि लगेच मग मोबा
म्हणजे महत्त्वाचं स्थान आता ते मोबाईलला जास्त आता माणसापेक्षा असून गेले.
लहान मुलं त्रास द्यायला लागले की घ्या तुम्ही मोबाईल बघा घ्या मोबाईल खेळे त्याच्यामुळे मुलांमध्ये पण तेवढं अटॅचमेंट नाही राहिलंय बाहेर खेळण.
बरोबर ते कम्युनिकेशन किंवा मग कनेक्ट कनेक्ट नाही राहते एकमेकांशी किंवा आजूबाजूला कोणता मित्र आहे आपला किंवा घराच्या बाजुला कोण राहत हे त्यांना अजुन माहिती नसत बर ठीक आहे आता रोहाऊस किंवा या ठिकाणी तरी एकमेकांचं माहिती असत पण न ह्या फ्लॅट सिस्टीम मध्ये. समोर कोण असत आपल्या ते सुद्धा एकमेकांना माहित नाही.
माहत नाही तर ते अस आता कस हे मोबाईल आणि टीव्ही मुळे इतकं झालंय आणि दार फ्लॅट असल्यामुळे का दार बंद असत. त्याच्यामुळे आणि मोबाईल मुळे ते आताच्या मुलांमध्ये अस शोधतात. स्वताहुन जाऊन ओळख करणे किवा मित्र मैत्रिणी बनवणे अस राहिलंच.
ते नाही काय काय होन गेलं आता डोळ्यांनी बाहेरचं जग न बघत ते मोबाईल म मधुन आहे न कस बाहेर जग बघता येईल ते बघता आता लोक म्हणजे बाहेर. ती सगळी माहिती त्या मोबाईल द्वारे घेतात पण आपण समोरून जाऊन हा समोर जाऊन नाही हे करत.
बाहेर निघून अनुभवतच नाही ती लाईफ कशी आहे बाहेर. जग कस आहे ते फक्त मोबाईल त्यांना कळतय आणि त्यांना. रिअल वाटतरे हे असंच असतं बाहेर असं
कुठे काय झालं काही नाही तेच नाही बातमीमध्ये पण कुठे काय झालं काय नाही लगेच त्वर येत अस ते बातम्या येतच
हो तेच ना मोबाईल म तसच लगेच कळतं त्याचा म्हणजे
ह
चांगली गोष्ट पण आहे आणि वाईट गोष्ट ह आहे आता ते कसा वापर करतात त्या
पण म्हणजे म्हणजे आता ठीके मोठ्यांसाठी आहे ते चांगलं पण लहान मुलां कसण गेलंय की आता एखाद समजा शाळेमध्ये ते त्यांचा अभ्यासक्रम वगैरे त्याच्यातच देतात मोबाईल मध्ये पण मग ते इन्स्टंट आता एवढं ोरांना कळाय लागलं की मोबाईल मध्येच ते उत्तर शोधू शकतो आप मग लगेच प्रश्न प्रश्न टाकून ते उत्तर लगे त्या काढतात की बाबा असं असं आहे तर याचं उत्तर कसं काय येणार नाही का म्हणजे ते विचार करण्याची त्यांची क्षमता
नाही आपलं आपला विचार क्षमता श्य ती लावतच नाही काहीच नाही अरे बिलकुल लगेच इन्स्टंट आम्हाला
हा हा मग ते चालना त्यांच्या बुद्धील चालण मिळत च नाहीय ना ते गंजून चालले फ आणि ते ब तुम्ही ते मोबाईलच नॉलेज विचारा ते सांणार तुम्हाला बरोबर की कोणता गेम कुठे कोण प्ले सोर मध्ये काय किंवा काय काय नाही हे तुम्हाला लगेच कळणार एक एक वर्षाची दीड दीड वर्षाची पणना कळत हम्म हम्म आणि पुस्तकांच ज्ञान कमी होत चालय त्या ा पण अस ते वाईट परिणाम पण आहे बाबा
हो ते पण आहे मुलांना दिले पाहिजे पण असं थोडासं टाम डिसाईड करून मुला तेवढं पुर्ती मोबाईल दि कार त्यां त्यांच जग आता हेच आहे तर त्यांना ते त्यांच ज्ञान पण गरज आहे त्यांना पण आ ती पण नको चला आपण अस टाइम क तू अर्ध तास खेळ किंवा काय बघायचं ते अर्ध तास आणि काय बघताय
काय हो हो
टीव्ही बघायचाय तेव पंधरा मिनिटच टीव्ही देतो मग
म्हणजे म्हणजे डोक्यात आपलं ज्ञान घेण्यासारखं पण भरपूर ग आहे त्याच्यामध्ये नाही का
आणि कस हच यांच्या भविष्यात हेच जग आहे त्याच्यामुळे त्यांना हे ह्या गोष्टी गोष्टी आल्या पण पाहिजे नाहीतर आपले मुलं मागे पडायला लागत की काहीचेत नाही याला
हम्म हम्म हम्म हम्म हम् तेच आणि कॉम्पिटिशन पण वाढ झाले म्हणजे म ते आपला अस वाटतं की नाही बाबा आपला मुलगा नको मागे पडेला मग आपण हा ठीके करतोय तर करा याच्यात अभ्यास
बरोबर आहे पण ठीक काही काही म म्हणजे स्वः मी माझ्या मुलांना अस सांगत असते की तुम्ही मोईल शब्द त्याचे अर्थ नका शोधून तुम्हाला डिक्शनरी दिलेली आहे तुम्ही डिक्शनरी बघा डिक्शनरी शिकवली त्यांना की कशी बघायची अ श एकदमच खूप लवकर फास्ट काम करायचं असल अर्जंट असेल तरच ते गुगलवर त्याचे अर्थ शोधतात नाही तर मग पण डिक्शनरी उघडतात आणि त्याच्यातच मग अर्थ शोध त्याच्यापासून बनवणार बनणारं वाक्य शोधतात की हा ह्याचा हा हा शब्द कुठे यूज केला पाहिजे असा शोधतात पण हा प्रोजेक्ट वगैरे कधी काय असलं तर मग त्यांना सगावं लागतं की हा तुम्ही युट्यूब वर ा सर् करा क अज च प्रजेक्
हम्म म्हणजे असं म्हणजे त्या मोबाईल मध्ये काहीच नाही असं नाहीच आहे सगळ्या गोष्टी त्याच्यात अव्हेलेबल आहे की नाही का. पण मिनटात शोधू शकतो किं मिनट पण नाही सेकंद काहीतरी प्रश्न टाका तुम्ही लगेच उत्तर येणार चालं आता एखादां आपल्याला कुठे जायचं असलं तर आपल्याला रस्ता माहिती नसतो.
हो गुगल मॅप तेच ना मुलं आता मुलं त्याच्यावर अवलंबूनच झाले आम्ही त्यांना शिकवतो अरे असं विचारायची पण पद्धत अस एक बाहेरच्या लोकांना कि कसा रस्ता आहे कधी तुमच नेट चाललं नाही तर काय हा हे कधी तुमचं नेट चाललंच नाही तम
हा मग ते बघ कम्युनिकेशन व्हायच मग ते मा एकमेकांबद्दलचा आदर प्रेम हे या गोष्टी व्हायच्या. आता कसं झालंय म ल असल्यामुळे माणसाची गरज माणसाला पडत नाही आता असून गे की बाबा आहे मोबाईल. पण त्याच्या वर शोधू शकतो तो तर काय माणसायची त्या माणसाला विचारायचं असं हम्म हम्म हम त्याच्यामुळे तो माणूस नसला तर चालेल पण मग हे आता महत्त्वाचं मोबाईल भाग मग त्याच्यामुळे काय होऊन गेले. ते माणसं माणसापासून दुरावले गेले ना,
बरोबर.
किंवा आता बघा एखादं हसबंड वाईफचं भांडण झालं समजा घरात
हा
आणि मग आपण काय करायचं म्हणजे मोबाईल नसला तर आपल्याला ऑप्शन नव्हतं क एकमेकन बोलायच. आता भांडण झालं तर ते मोबाईल मध्ये खेळत बसणार ते, आठ आठ दिवस नाही बोलले तरी चालत.
चालेल तुमच्याशी बोलून छान वाटलं ताई ओके बाय बाय.